हां आवाज येतेय, माझा?
हां येतोय येतोय.
हां काय करतेस मग?
काय नाही आता चहा प्यायला जाणार आहे, म्हणजे त्या आधी थोडस अस फिरतीये.
हां हां मग आवरलं?
हां मी इथं हॉस्टेलला असते ना कोल्हापुरात.
हॉस्टेलला आहेस काय तू! हां हां म्हणजे कॉलेज कॉलेजला आहेस काय?
हा इथ शिवाजी युनिव्हर्सिटी माहित असेल ना कोल्हा
हा माहितीय की.
हा, तिथे आहे मी.
त्याच्या जवळच राहतोय आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीच्या
होय
होय, इथं उजळायवाडीला राहतोय आम्ही तिथून जवळचाय, शिवाजी युनिव्हर्सिटी हा मग कस म्हणजे मॅनेज होतय का सगळं?
हा म्हणजे असं भरपूर वेळ असतोय नी मग त्याच्यात मी एमपीएससीचा स्टडी करते
हा हा हा.
दिवसभर लायब्ररीतच असते. आज हे टास्क कंप्लीट करायचे म्हणून नाही गेले.
हा हा बर तेच मग आता मग माझ नाही आता काय घरीच असते कॉलेज वगैरे झालय माझ ग्रॅज्युएशन झालंय मग आता कसं, लग्न झालंय आता मग दोन तीन वर्ष झाली लग्न होऊन आहे लहान मुलगा आहे मला आता एक अ मग तेच कॉलेजला जाताना म्हणजे काय वेअर करतेस म्हणजे जास्त तू म्हणजे असं जीन्स काय आपलं बेसिक असं
मी असं अस अल्टरनेट घालते एकदा जीन जीन्स टॉप घालून जाते, कधी अस फॉर्मल लेगिंस आणि लाँग कुर्ता
म्हणजे तेच म्हटलं थोडं की आपण जरा फॅशन बद्दल थोडस बोलूया म्हटलं अ मग तेच फॅशन सेन्स म्हणजे काय तर कपडे आणि स्टाईल ला यूज करायचं की आपण आत्मविश्वासु आणि सुंदर दिसेन असं आपण फॅशनला आपल्या बनवायच, म्हणजे कस की म्हणजे त्याचे काही तरी रूल आहेत, आणि काहीतरी नियम वगैरे पण आहेत फॅशनचे कसं पहिलं तर कसं आपण की अ आपण कपडे घेतोय आता अ काही काही जण मॉलमधून घेतात अ काही जण आता आपलं जास्त करून कोल्हापुरात फेमस म्हणजे महादबा रोड जास्त तिथूनच कपडे घेतात म्हणजे होय मुली कॉलेजला वगै जातात तिथे भरपूर कुर्तीज, हा आणि छान पण असतात. आपल्याला स्वस्तात मस्त तिथे मिळ मिळून जातात नाही. मग त्याच्यामुळे आपण काय करतोय की, म्हणजे पहिलं तर आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे? कि फॅशन करताना कि, फिटिंग आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे कपडे आपण मॉलमधन घेऊ देत किंवा असं रोड साईड वरन घेऊ देत कुठण जरि घेतलीत, म्हणजे कपडे महाग असू देत किंवा स्वस्त असू देत ते फिट असले पाहिजेत. जर फिटच कपडे नसतील, तर आपण कसं आपला लुक येणार नाही ना आपण खराब दिसतोय. अ जर असे लूज लूज कपडे आपण वापरले तर कसे चांगले दिसत नाहीत ते आणि फिट असतील, तर तुम्ही कसं दहा पटीने सुंदर दिसाल मग त्यात त्यावेळेस मग त्याच्यानंतर ना आपल्याला कसं अ थ्री रू थ्री कलर रूल आपल्याला लक्षात घ्यायचाय. म्हणजे जर आपण एकाच आउटफिटमध्ये तीन पेक्षा जास्त कलर जर‌ वापर ले तर कस आपल्या म्हणजे व्यवस्थित दिसत नाही ते म्हणजे आता बघ, आता जर आपण अ जर सिंपल कुर्ती, लेगिन्स वगैरे जर वापरत असू तर कस जर आपण टॉप अ अ वेगळ्या कलरचा पँट वेगळ्या कलरची आणि ओढणी वेगळ्या कलरच्या, असं तीन कलरचे वेगवेगळे घातले तर कसं दिसल ते? म्हणजे चांगलं नाही ना दिसणार ते. मग त्याच्यामध्ये कस हा मग कुर्तीच फक्त एका कलरची आणि पँट आणि ओढणी जर सेम कलरची असेल, तर ते कस आपल्याला तो ते सूट होईल. आणि जरी कॉ म्हणजे अह एक कॉन्ट्रास्ट वापरायचा ना आपल्याला. एक बेस घ्यायचाय आणि एक कॉन्ट्रास्ट घ्यायचाय म्हणजे कसं त्याच्यामुळे आपला लुक छान दिसतोय. आणि मग त्याच्यानंतर कसं आपल्याला क्लीन अँड आयर्न कपडे वापरायचेत म्हणजे कसं अह आपली आर्धी फॅशन तिथंच होऊन जात्या. आपले जर कपडे स्वच्छ आणि इस्त्री केलेले जर असतील. तर कसं मस्त टापटीप वेग हा टापटीप वगैरे आपण दिसतोय म्हणजे कसं आणि त्याच्यानंतर कसं आपण साडी नेसल्यावर क अ म्हणजे एकेकांना कसं भरपूर हेवी दागिने, हेवी साड्या भो म्हणजे भरपूर जणांना आवडतात. मगं जर आप हा मग आता म्हणजे फंक्शन नुसार आपल्याला कपडे आपले चूज करायचे आहेत. जर आपल्याला अ एखाद्या पार्टीसाठी जायचंय, तर आपल्याला पार्टीवेअरचं घातलं पाहिजे आणि जर आपण लग्नामध्ये जायचं अस असेल तर एखादा मग आपण हेवी पीस घालू शकतोय, मग त्यात पण कसं की, अह जर आपलं दागिने हेवी असतील, तर आपल्याला आपला ड्रेस हेवी ठेवायचा नाही. जर तो सिंपल ठेवला आणि दागिने जर अह हेवी घातले तर तो लुक आपल्याला छान येणार आणि त्यातच जर आप पण अह दागिने आपले सिंपल अस तील हा दागिने जर आपले सिंपल असतील, तर आपण ड्रेस हेवी घालू शकतोय. त्याच्यामुळे पण अम्म म्हणजे एकदम सोबर असा दागिना घात ला आणि ड्रेस हेवी जरी असला आपला तरी चालतो ती म्हणजे स्टाईल छान होत्या ती. आणि मग बाकीचं काय आपण डे अह अह डेलीवेअरसाठी किंवा कॉलेजसाठी काय आपण कुर्ती वापरतोय, जीन्स किंवा क्रॉपटॉप असतोय आपला आता प्लाझो, धोती आल्यात. हा ओढणी पण वेगवेगळ्या प्रकारे मुली आता स्टाईल कराय लागल्यात. ओढणीचा बेल्टसारखा सुद्धा वापर करतात मुली. परत वन साईड ओडणी घेतात त्या म्हणजे भरपू पुरं आता, ओढणी ओढणी पण असं स्टाईलन वगैरे मुली आता वापरतात, अ त्याच्यानंतरन पस कसं अ... स्टाईल करताना. म्हणजे, आपल्याला आपला पहिल्यांदा कन कंम्फर्ट झोन आपल्याला अह म्हणजे कंम्फर्टेबल आपण असलं पाहिजे, कोणत्याही कपड्यात म्हणजे, आपण कसं इनस्टाग्रामवरनं किंवा बघ एखादे ट्रेंड येतोय ड्रेसचा किंवा साडीचा म्हण आपण त्या ट्रेंडच्या किंवा त्या व्हिडिओच्या नादात काय करतोय, की त्यांची कॉपी करायला बघतोय. मग ते कसं, आपल्या साईजनुसार आपल्या अह फिटिंगनुसार अह ते व्यवस्थित एखादं वेळेस दिसत नाही ना मग तिथं आपला मूड ऑफ होतोय, म्हणजे पूर्ण आपलं हेच होतंय. मग ते आपण काय करायचं? इंस्टाग्राम वरून जर आपल्याला अ इन्स्पायर होऊन काहीतरी करायचं असेल, तर कॉपी करायची नाही त्याची. म्हणजे, 'तुम्ही स्टाईल करू शकता'? इस्टाग्राम वगैरे ओला हे करून तर खरं, तरी पण आपल्या बॉडीला सूट होईल, असं फक्त त्यात चेंजेस करायचे. आणि त्या आपण घालू शकतोय.
तू मला आवडत असं ''हेवी ड्रेसिंग आवडते का अस सिंपल ड्रेसिंग''? तुम्हाला कशाटाईपच आवडते?
मला हेवी जास्त नाही आवडत, म्हणजे जर मी कॉलेजला पण होतो त्यावेेळा जीन्स वगैरे पण काय नाही वापरली. अ.. पण असं सिंमपलच कुर्ती परत आपल्या आता सिगारसेट आले आहेत.
म्हणजे माझी फ्रेंड कस आहे, माझ्या टोटल आपोझिट आहे. तिला असं सगळं हेवी व तुमचे कपडे आवडतेय नास तू मला ना कॉटन सूट पण आवडतात, असं मी एकदम टोटल अपोजिट आहे. असं, 'तुम्हाला कस आवडते अस विचारलं मी'?
हा मला पण म्हणजे सिंम्पलच आवडते, मला पण जास्त हेवी असं आवडत नाही. साडी जरी आता मी कुठ जरी अ म्हणजे साध्या फंक्शनला किंवा कुठ तरी जाताना पण, अशी सिंमपल एकदमच साडी म्हणजे वापरते मी म्हणजे, ती काटापदराच्या वगैरे साड्या कसं नेसायला सुद्धा म्हणजे त्या हल्ली वेळ जातोय त्यात हा आणि आणि 'त्यातलं लहान बाळ आहे माझ त्याच्यामुळं', त्याच्याकडें लक्ष द्यायचं, त्या साडीकडं हे करायचं ते होत नाही. त्याच्यामुळे कसं एकदम सिम
ह पण तसच आहेत एकदम फैन साड्या आणि अशा पाहि तर जाण्यास आमच्या तस म्हणजे थोड
हा हा हा मग तुमच्यात म्हणजे कशा प्रकारच्या साड्या वगैरे वापरतात?
हॅलो
हॅलो, हॅलो.. हॅलो.. हॅलो
हॅलो,
हॅलो,
हा अ बोलाचे
हा हम्म होय रेंज ते पावसामुळे आता जरा रेंजचा प्रॉब्लेमच आहे.
हा हा
हा ब तुमच्यात कशा प्रकारच्या साड्या वापरतात.
सडेल िरुल असं एक्सपिरियन्स
हम् हम हम
त्वरित छत कर.
हा हा हा हा हा
कि तशा घालते, ब्लाउज पण असते जे एकदा घालायचे शिवलेले असतात आणि ती गोरी ना भरपूर त्यामुळे तिला सूट होऊन जाते सगळं
हा म्हणजे कसं अ तुमच्यात म्हणजे ड्रेसेस वगैरे पण हेवीच असतात ना.
मी, मी मुस्लिम नाही आहे.
नाहीयस का काय, म्हणजे नाव नाव पडल हं तुझ म्हणजे तसा काय मी हे करत नाही.
हो माहितय ती माझी फ्रेंड आहे ना तिची सगळी ड्रेस आहेली ती म्हणतेय तुमच्यात सण सारखे सारखे येतात, त्यामध्ये मी सारखे सारखे कपडे घेताय आमच्याच वर्षात तुम्ही दोनच वेळा येतात त्यामुळे आम्हाला असं हेवीच छान वाटते म्हणत्या.
छान वाटते, हा बरोबर आहेच हा हा नाही म्हणजे तसं पण काय नाही सोड कीज त्यांच्यातले सुद्धा कपडे आपल्यातली लोकं वापरतात. की म्हणजे मुलीना कि का ते शरारा गराला काय का अस
पण ते ईदला तर असं हेवीच आणते ना कपडे
हा म्हटलं त्यांच्यात काय लग्न वगैरे पण असू दे, हेवीच कपडे वापरतात.
होय.
होय
आणि आपले कपडे महाग येत आहेत भरपूर, त्यांची एवढी महाग पण नसतात. त्यांना हजार बाराशे पर्यंत हेवी कपडे मिळून जातात सहज. आणि आपले सिम्पल असून पण पंधराशे दोन हजार असे
होय हम्म बर बर चालेल, हा बरं बर चालेल ठेवू का फोन.